हॅलो बोला झालं का काम
काम नाही अजून काम करायचंय
फोन वर बोलत बोलत बोलत काम होत्यात.
काम भांडी बिंडी नाय ना घासता येत आवाज येतो ना भांड्यांचा बाकीचे होतात काम
तुमची मुलगी कधी येते म तिला काय असेल ना ते
आता दिवाळीला येईल ती दिवाळीला
दिवाळीला दोन तीन महिन्याच्या सुट्ट्या असतात का
नाही, आता दिवाळीला तर पंधरा दिवस सुट्टी असेल. उन्हाळ्याची सुट्टी असते ना, दोन महिने.
नाही मग असं भेटायचं असलं कधी, आपण कधी भेटायचं म्हटलं तर भेटून देतात का?
नाही ना, असं भेटून पण नाही देत. ते जेव्हा मी टिंग वगैरे ठेवतील ना, त्यावेेळेस मग.
आणि मंग नाही असा कॉल करायचा, म म्हणजे फोन लावायचं म्हटलं हे केलं तर बोलून देतात का?
आपण नाही लावायचं, तेच तिकडून लावणार. महिन्यातून एक दिवस ठरलेला आहे त्यांचा. ते लावणार त्या वेळेसच बोलायचं आपण. आपण स्वतः कॉल नाही लावू शकत? नाही नाही काहीच नाही. कॉल लावू शकत नाही आपण तर. जरी लावलं, तरी ते उचलणार पण नाय. उचलल तरी मुलीला बोलायला नाही देणार.
म्हणजे म मुलांना पण असं म्हणजे अ मन म्हणजे कठोर करूनच शाळा शिकाव लागते.
हो तेच ना. यावर्षीच गेली, आता बघू आल्यावर काय म्हणते काय नाही करमलं तिला आता ठेवायचं. नाही ठेवा करमलं तर आपलं आपल्या घरी.
चांगलं असलं तर अ ठेवायचं ना, त्याच्यात काय हे नाहीये ना. हरकत थोडी ना आहे काय. म्हणजे शिक्षण चांगलं असलं तर आपण आता एवढं कमी ह्याच्यामधे आहे आणि चांगलं आहे, शिकत असले तर ठेवायचं, कारण मुलांना पण असं म्हणजे हे होत तना ना की आप थोडीशी जाणीव पण राहते.
शिक्षण चांगलंच आहे. शिक्षण वगैरे आहे, चांगल आहे. पण आता मुली पण राहायला पाहिजेत ना ओ.
म्हणजे किती दिवसाचा असं तिथलं आहे? की म्हणजे तुम्ही किती दिवस ठेवू शकता?
त्यांनी तर सांगितलय तुम्ही इथं तर बारावीपर्यंत ठेवू शक
बारावी पर्यंत ठेवू शकता.
बारावी पर्यंत, हो हो. त्याच्यामूळ आपल्या याच्यावर आहे. आपण कीत का आणायचं का तो नसल आणायचं, तिथं ठेवायच असेल तर ठेऊ शकतो.
तसं पण आहे की मुलांनी राहिला पाहिजे.
राहिलं पाहिजे, हो आता जावेची मुलगी ठेवली ती गेल्या वर्षी या वर्षी पण ती गेली. आता पुढच्या वर्षी ती सांगितलय घरात, मी दोन वर्षच जाणार आहे. परत जाणार नाही. मी दोन वर्षच राहणार तिथं. हा. तस मुलांच्या वर पण आपल्या थोडे हे करावं लागल ना हो.
हम् हम.
हम्म. तेच ना, आपण त्यांना जास्त बळजबरी पण नाही करू शकत.
हा, ते पण बरोबरच आहे. जबरदस्ती नाही करू शकत कुणा
हम्म. हम्म. बघू आता काय म्हणतेय.
पण ते शिकलं, तर त्यांचाच फायदाय ना.
फायदा आहे त्यांचाच.
कारण आत
बाकीचं पण, शिकवत असतोत.
म्हणजे त्यांच्यावर दुसरा लोड आहेच ना. फक्त अभ्यास आणि स्वतः कडेच लक्ष
नाही - नाही. हो, तेवढंचय. बाकी काहीच नाही.
दुसरं का नाही. आता इथं घरी असल्यानंतर, आपण काम पण सांगू शकतो की, जा राहू द्या अभ्यास. ते करून येे. पण आता तिथं तसं टाईमानी, म्हणजे सगळं वेळेनुसारचय. की तुम्ही ह्या वेळेत हे केलंच पाहिजे. आणि ते होतं मग त्यांच्याकडनं.
ते आहे मना. होतं, पण ते केलं पाहिजे ओ मुलांनी पण. त्यांना काय वेळेला कशी सवय लागलेली. आपण रिवीजन घेतो. आपण पाठांतर घेतो. तसं आता तिथं ते गेल्यावर कोणी नसलं का, मग ते थोडं जड पण जात मुलांना. आता त्या दिवशी मी, भेटायला गेले होते रविवारी. त्या दिवशी मला तिथेच बोलत होती. मम्मी, पाठांतर नाही होत. रिविजन घ्यायला कोण नाही. आता म्हटलं मोठ्या मुलींना सांगायचं ना. मोठ्या मुलींना पण अभ्यास असतो म्हटलं. मग रिव्हजन कोण घेणार माझी. असं होत ना मग. ते ऐक कून पण मग थोडंस, आईला पण वाईट वाटतं ना.
मंग काय तर. अन् मग टायमानुसार एवढंस सगंळ आहे तरी. अभ्यास कसा नाही होत.
होतो अभ्यास. पण थोडंफार पाठांतर वगैरे कसं, आपण घेतो ना ओ घरी. तसं तिथं कसं, कोणीच नाही ना. हा. तिथं कसं, तुमचा तुम्ही अभ्यास करा. तुम्ही हे करा. आता एवढ्या मुलींचं, प्रत्येकीकडे, एकीकड थोडंच लक्ष देणारय टीचर.
हा मग काय ते. कारण त्यांना सगळं, टायमानुसारच वेळेनुसार, सगळं बघायचं असत. त त्याच्यामुळे ते. म्हणजे ती त्यांच्यावर असं म्हणतात की, तुम्ही तुमचं करा.
बरोबर. हो, तसं होतं मग. शाळेच्या टाइमिंग मध्ये जेवढं शिकवलं जाईल, तेवढंच ठीकय. तेवढं विचारू शक तुम्ही पण. रूम वर आल्यावर. आपण कसं, समोरून पाठांत तर घेतो एकत्र. तसं नाही होऊ शकत का? असं त्यांचं म्हणणं.
घरी राहिल्यानंतर, आपण पण समजून शक सांगू शकतो.
हो. बरोबरय.
त्यांनी विच
तेच ना मग. त्या दिवशी मला, तेच बोलली ती जरा. हा, मग आता बघूया. पेप आता पुढच्या महिन्यात आहे वाटतं टेस्ट. त्यावेेळेस कसे मार्क पडतात, काय. त्याच्यानुसार म्हटलं, बघूया. तसं टीचरला बोलता येईल मग. आपण आता लगेच मुलांच ऐकून. टीचरला बोलू पण नाही शकत ना, लगेच.
एक ते दोन परीक्षा झाल्या म्हणजे, तिच्यावरून, म्हणजे कळल की, मुलां काय करतात काही नाही करत
कळत हो बरोबर ह् म नसल्यामुळे एक्झाम झाली तर बोलता येईल, आपल्याला
शिक्षक म्हणायचे की आम्ही करतो पण ते ध्यानच नाहीत देत
बरोबर असं पण होतं ना, थोडस ते बघूया, आता काय होतय. समजून सांगायचं पण करायचं आपलं
त्यांच्यात थोडासा बदल झालेला वाटला, आपल्याला तर ते आपल्याला पण छान वाटत. की नाही आपले मुलं काहीत शिकतात बाहेर राहून,
बरोबर हो, हो बघूया आता काय होतय. मुलांनी अभ्यास केला पाहिजे फक्त, बास बाकी नको. आता आपल्या जवळ ठेवायचं म्हटलं तर, तरी त्यांना मोबाईल पाहिजे, मोबाईल शिवाय त्यांना काही सुचत नाही.
हो आजकाल तर मोबाईल तर काहीच नाही. सगळ मोबा
अजिबात नाहीत, सगळं मोबाईल अभ्यास आपण म्हटलं ना मोबाईल ठेव. नाही आमचा अभ्यास पण मोबाईलवर आलाय. हो मग तेच सां मग तेच सांगताय ना तेच म्हणतात. आमचा अभ्यास आलाय मोबाईलवर
शिकवत नाहीय एवढं म्हणजे सगळं मोबाईल वर तुम्ही फक्त मोबाईलने मुलं करतात. अभ्यास करण्यापेक्षा, तो मोबाईल जास्त बाघत राहतात.
मग तेच होतं ना मग मग घरी राहिलं का? मोबाईल बघणे,
अभ्यास करण्याच्या विषयावर मोबाईल घेतात, आणि ते मोबाईलवरन अभ्यास करणं कमी ते आहे त्यांचे गेम ती ते जास्ती खेळ त्याच्यावर एकमेकांसोबत बोलणं, अभ्यास बाजूलाच राहतो.
तेच ना, ते तर नको हाय ना आजकाल चांगला अभ्यास केला चांगले मार्क पाडले तर पुढे तुम्हाला ऍडमिशन जड जात नाही. ना ओ पैसे भरावे नाही लागणार नाही तर, मग कमी मार्क पडले तर भरा पैसे ते जेवढे म्हणतील. तेवढे पैसे भरनच आहे.
च्यात अभ्यास केला तर, त्यातच मुलांचं भविष्य आहे मुलांना वाटतं की नाही, पण एवढा प्रेशर का घ्यायला.
बरोबर हो, मूल ते समजूनवच घेत नाहीे कुठलीच गोष्ट हम्म तेच ना मग, पण मग नंतर ऍडमिशन ज्या वेळेस पैसा भरायला लागतो. त्यावेेळेस किती आपल्याला हे होतं मगन एखाद्याकडं नसेल तर त्यानी काय करायचं?
आणि ऍडमिशन फीजपण आता म्हणजे, खूप म्हणजे महाग किती-किती महाग झाले त्या
भरपूर आहो भरपूर मी तुम्हाला काल बोलली ना, माझ्या मुलालाच एक लाख पंचवीस भरले आम्ही यावर्षी हं त्याच्यामुळे एवढं मग घरात पण आपल्याला सगळं ऍडजस्ट करायला भारी पडतं ना,
भारी म्हणजे माणसाला आधी विचार करूनच ठेवावं लागत की नाही, पैसा कुठं वाचतोय? काय वाचतोय आणि कुठचा? कसा खर्च करायचा आहे ते म्हणजे डोक्यामध्ये. सगळं व्यवस्थित.
ही करून झाल्यावरच म्हणजे ती पुढचा विचार करायचा की माणसनी पैसे कुठं खर्च करायचे. आणि कसे करायचे म्हणजे आता ह्या. जनरेशन मध्ये एवढ्या पिढी म शिल्लक म्हणून राहत नाही येत आहे.
अजिबात नाही राहत शिल्लक काहीच नाही मी माझं लग्न.
जातो.
कसं निघून जातं कळतच नाहीये.
तेच म्हणते काय म्हणजे किती पण माणसांनी कम. वल तरी त्याच्या नडी अडचणी म्हणजे त्यांचे ती अ. भरपूर आहे.
हम्म काय ना काय चालूच राहतं याला पैसे. त्याला पैसे दे त्याला पैसे दे आप. आ पन्नास हजार म्हटलं तरी माघ पडत नाही.
नाही नाही नाही म्हणजे आमचं तेच आहे. शेत म्हणजे एवढा असून. पण म्हणजे पैसा म्हणजे हातात राहतच नाही.
महिन्याचा पगार आला ना चार दिवसात कुठं जातो कळत नाही.
घरीच येत नाही तो म्हणजे सकाळी म्हणजे गायब.
ते सांगते ना चार कोणाला दिलेय कोणाला द्यायचं कुणाला नाहीयच.
तरी उलट शिल्लक म्हणजे राहतच की नाही.
हो मग तेच होत ना मग. घरात खर्चायला तर भेटतच नाही आपल्याला.
म्हणजे आपला असं झालंय ना. कालच्या पासून कि एवढ बोलून सुद्धा आपल्याला टाइम भेटत नाही. टाईमच पुरत नाहीये.
हो तेच ना.
जास्तीत जाणून घेतलं का आपण एकमेकांबद्दल.
भरपूर भरपूर.
खूप काही शिकलोय म्हणजे. आपण दोघे एकमेकांकडून.
भरपूर शिकल काही ना काही.
हा टाइम संपला आता बघा कुणाच तरी मला. टास्क वाटतय की पाच झालेत माझे. अन तुमचे पण झालेत वाटत.
बघूया ना किती झालेत बघूया.
कधी लागला तर ठीक आहे लावून बघू शकता तुम्ही. लागला तर ठीक तर मग. दुसऱ्याचे पण असे फोन येतो ह ना ठेव का.
हो चालेल चालेल. हो मला पण छान वाटलं. कळत नाही हो. अ चलाम.
हा हा.